हा
हा बोल ग काय करते?
काय नाही बघा चहा वगैरे चालू आहे बनवायचं.
आत्ता चहा- मी पण ठेवलाय चहा आता. म्हणलं थोडस काहीतरी खाव आणि मग चहा प्याव.
हा हा.
मग कसा गेला आज दिवस?
काय निवांतच. गाव अ गावाकडे गेलते, आले.
अच्छा आली का तू गाव इकडे आलीस का? अच्छा अच्छा अच्छा, हा हा हा, भेटू मग. हम् हम् हम् क्लिनिंगची काम चालु असतील मग.
हा तेच चालू, दोन दिवस झालं काल आज.
हा हा हा बाळ कस आहे बरे आहे का बाळ? हम्म हम्म हम्म.
हम्म, तुमचं बाळ बर हे?
आमच बाळ चाललंय, बघ तिलाच खाऊ घालत होते. म्हणलं आता चहा पण ठेवाव त्यासोबत खात- खात तिला पण हे कराव. म्हणून चालू होतं माझं पण हम्म.
तिला पण स्कूलला घातलय ना तुम्ही?
हो स्कूलला घातलं इथ चार एप्रिल पासून स्कूल आहे तिज.
हा.
हम्म फी भरली आता निम्मी आता स्कूल चालूय होईल आता तिच स्कूल चालू
हा हा.
तू नाही ना घातल अजून स्कूलमध्ये?
मी तिकडं गावाकडच घालणार आहे तिला ह्या ह्या एक वर्ष.
अच्छा हो का म्हणजे आत्ताच घालणार आहे की नंतर घालणार.
आता नाव वैगरे मग ऍडमिशन करायच तिथं मग नंतरन घालायच. जुन मध्ये वैगेरे तिकड नाही हा ते माझ तिकड डीलेवरी असल्यामुळे मी जाणार आहे तिकड
हम्म हम्म, हा हा हा.
हा आता सातवा चालू आहे मला परवाच लागलेलं.
हा झालं की मग आता एक दोन महिन्यातच आता
हा इकडं कसं होत नाही त्यामुळे तिकडच घालावं म्हटलं तिला.
नाही बरं आहे आपलं म्हणजे कसं गावाकडे सगळे बघायला पण असतात ना सगळेजण. मग होऊन जातय आपल सगळं व्यवस्थित.
हा माझं पण झालं सारखं तिकड ये जा चालू हाय इकडं काही मी पुण्यात नाहीच. तीन ते चार महिने झाले तिकडच
हा मग बरं हाय आपलं तिकडंच निवांत तरी होत सगळे घरचे पण असतात बघायला वगैरे हम्म. आमचं कस ती तिच्या बाबा सोबतच असते दिवसभर-‍- हम्म मग काय तर.
ती रडत नाही ना?
काय सुद्धा नाही ते एक शांतच पोरगी आहं.
हा.
तिचं काही नाही टेन्शन मला त्याच्यामुळे तर एवढं आहे हम्म. मग कायतर मग झालं का तुझ कोर्स झाला का कमप्लीट पार्लरच?
झालं तेव्हा झालेलं ते नंतर ना परत मला पण होत ना सारखं गावाकडे चालल्यामुळे मी सोडले ते तेवढंच थोडं झाल हा. अजून एक दोन महिन्यात हा
एक साधा आपला ड्रेस शिवला तर छोट्या मुलींचा वगैरे प्रॅक्टिस कराय पुरता
हो जमलं का पण
जमलं जमलं ते टकूचे वगैरे चड्ड्या बिड्ड्या छोट्या मुलांच्या असंच काय काय शिवलं होतं ते जमलं तेव्हा पण प्रॅक्टिस लागते ना आता
हो हो प्रॅक्टिस कराव लागतंय मगच येतंय ते
प्रॅक्टिस असली तर येतंय रोज ऍटलिस्ट रोज एक तरी एक तरी शिवाय लाग पाहिजे मग कुठच जमतंय सगळ्या गोष्टी आणि तेवढा वेळ काढणं लेकरान बाळ म्हणजे लई मोठं काम आहे. आणि बाहेरच पण काय शिकायला मिळत नाही.
हो तुमचं कसं चालू आहे सगळं हो बरे आहेेत.
माझं काय उठा आवरा घरातलं काम करा आरूच बघ का,, एवढं चालूय आयुष्यात आता बाहेरचं काम जॉबला चाललेय मी पण,, तिथ त्याचं पण असतंय लोड हिथला घरचा कामाचा
हो.
म्हणून सगळं करून हँडल करायला लागत सगळ्या घर गोष्टी,, हम्म म चालूय ते पण,, करते आता, कसं जसं होईल तसं हॅडल कर ते,, करावंच लागतंय,, बाकीचं काय ऑप्शन राहत नाही.
नाही नाही.
हम्म, मग वेळ कमी जातो ना मग लेकरराकडे जास्त वेळ देता येत नाही मग,,, दिवसभर नसल्यामुळं मग संध्याकाळ कुठं वेळ, तेवढाच जेवढं भेटेल तेवढंच,, हम्म हम्म. तिचं बाळ बरं आहे का?
कुणाचं?
तुझ्या जावचं बाळ बरं आहे का? छान आहे का,, मी आज पाहिलं तिचा व्हिडिओ,,, एकदम क्यूट क्युट झालीय.
क्यूट आहे हो छान आहे,, हो. नाही,, पप्पांनसारखी आहे. हा,, आईसारखी काही नाही आली तिनं.
हहहहं, पोरी बापावरंच जातात हेय कणी हम्म हम्म. मग अजून काय चाललंय सग आमचं,, या चहा प्यायला,
चालू आहे आमचं पण या.
हा हा हा, भेटुया आपण, दादाला बरं वाटतय का आता गं, मधी मला कळलं होतं, ते हॉस्पिटलला वैनिकडनं.
हा आता बरं आहे, मध्येच त्यांना म्हणजे अचानकच त्रास वाढलेलं ते. त्यासाठी मी पण गावी, आम्ही गावी गेलतो पंधरा वीसऽ दिवस तिकडेच होते,, हा.
तेच मी वैनीला म्हणलं, आम्हाला पण फोन केला असता तर आलो असतं म्हणलं.
तेच त्यांना ते अचानकच झाली ना म्हणजेऽ काय म्हणजे आम्हाला पण समजेना म्हणजे असं कधीच झालं नाही त्यांना,, एवढं.
हा हा हा, मग काय म्हणले डॉक्टर वगैरे असंऽ
काय नाही, सगळं रिपोर्ट वगैरे नॉर्मल होतं, काहीच नवतं.
पित्त वगैरे झाला असेल, पित तानं पण असं होतं कधी कधी. हम्म हम ह्ं, शुगर वगैरे एकदम कमी झाली असल.
ते काय झालं काय समजलं पण नाही, काय कळालं पण नाही ते अचानकच झालं एवढं. हम्म.
होत कधी कधी, असं टेन्शन मध्ये काहीतरी असतं माणसाच्या मांड--ऽ दग दग पण होती ना गं, गावी जा परत हिकडं या, परत जॉबऽ
हो, आणि बसून काम असल्यामुळं कसंऽ फिरणं वगैरे होत नाही त्यांना,, हा फिरणं होत नाही त्यांना.
हम्म,, माझ्या पण मिस्टर तसंच आहे,, बसूनच काम हाय,, हम्म या की तुम्ही घरी कधी येताय घरी?
हा बघुया ना सुट्टीच्या दिवशी येतो आम्ही.
हा या की वयणी येऊन गेल्या, बड्डेला बोलवलेलं ना. तू तिकड होती तवा गावी. हा गावी गेलती तु त्याच्यामुळ मग नाही दिलं. मग येऊन गेल्या वहिणी, हम्म या काय. दिल जायच्या अगोदर गावी. हमं घरचे गावाकडचे बरेत का सगळे?
हो सगळेजण बरेत बघा.
हम्म हम् हमं, ते दुसऱ्या पण त्यांच्या मग कोणचे अ वहिनीच्या मावशीची पण पोरगी चांगलय का, किती महिन्याची झाले ते?
ती तिसरा महिना चालू आहे तिला.
हा ती पण छान झाली असल, नॉर्मल झालं का तिचं?
हो हो हो नॉर्मलचय सगळ्यांचं ह्यांचं, हो हो
बया आपण तिला किती घाबरावचो, या पुरीचं कसं व्हायचं म्हणून.
डॉक्टर लय डॉक्टर लय चांगलं होतं ओ ते.
कसलं भारी हाय ना, तू पण तिथच घेऊन टाक ट्रीटमेंट सगळी.
माझं तिथेच चालूय आता.
मग काय तर चांगलंय म्हणलं, नॉर्मल झालं की बास झालं मग नं
हा, नाही डॉक्टरना खूप हुशार येत. आणि असं म्हणजे सगळं नॉर्मलच करून गेल्यासारखंय म्हणजे सिजर अजिबात करत नाही ते डॉक्टर.
हा हा, भारी ये की फी पण लई नसल गावाकड जास्त घेत.
नाही नाही तेवढं काही नाही जास्त तेवढंच पंचवीस तीस. तेवढंच
हा हा, आणि तुम्ही तिथंच राहताय का, त्याच सोसायटीत राहताय का अजून?
आम्ही सोलापूरला तिकडच.
नाही नाही आता इकडं आलाय ना, तर गावी पुण्यात तर म्हणजे सोसायटी बदली की त्या तिथंच राहताय अजून?
इथंच हाय बदललो नाही आम्ही अजून.
हा हा ते रिकाम्या आहेत की तिकडच्या आम्ही जिथं राहतो तिथले पण रिकामे आहेत की भरपूर.
ते बघा म्हणाला आता कसं मी पण इथ राहणार नाही ना म्हणून जाऊ देे म्हटलं.
हा मग राहूदे कशाला आता एकटच माणूसन येजा करण्यातच जाईल. दादाच तर वर्क फ्राॅम होम असल्यान काही प्रॉब्लेम नाही.
त्यामुळच परत नंतरन जेव्हा येतं ना तेव्हा, बघायचं आता तोपर्यंत राहायचं इथंच. कार कारण मी पण नसते घरी इथं.
नसते हो ना.
हा
आल्यावर सांगा आमच्याकड पण आहेत सोसायटीमधे.
हा ते त्यानी मांड. म्हणाली ती पण कसं मला पण जाय यायमुळं होई ना ते बघायचं परत नंतरन आता.
नंतर सगळं झाल्यावर एक पाच सहा महिन्यानी आली की सांग मग मी पण बघेन इकडं. आमच्याकड पण आहे चांगलं. हम्म हम्म बाकी काय अजून काय करतय बाळ खेळते काय?
त्याचं चालुय चहा पाव खायच.
ह ह ह आ हा किती ती चार साडेतीन वर्षाची झाले असेल ना
साडेतीन हो
हो साडेतीन वर्ष माझ्या बाळापेक्षा चार चार महिन्याचाच फरक आहे दोघीत नाही ह ना हो हम्म मी पण टाकल स्कूलला म्हणल घरी कोण नाही ना तिला सांभाळायला जास्त
नाही अ त्याच्यामुळेच होते
हम्म म्हणूनच टाकलं तिला म्हणलं जाऊ दे काय लवकर तर लवकर
इथे टाकायला पण नाही काय आणि आम्ही कसं सारखं तिकड जायाय ईना त्यामुळंच आम्हाला होई ना हीला घालायचं. जाऊ दे म्हणून ठरवलं तिथंच घालायचं आणि पुढच्या वर्षी घालायचं इकडं बरोबर
हा तसं पण चालतंय असं पण सहा सात महिने तुझ्या आरामशी जातात तिकडं मग तेवढं तिज एक वर्ष होऊन जाईल तिकडचं निघून जाईल.
तिथंच गावात तिला पाठवते अंगणवाडीच्या शाळेत मग जाऊन बसते तिथं हा
काय हिथं एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आप स्कूलमध्ये फी भरतोय ते तिथंच गावाकड त्या फ्रीमध्ये शिकवलं जातय काय एबीसीडी साठी
तेवढंच हा उगच सवय तर लागते म्हणून उगं बसवायचं नेऊन
बसवायच ते बर झाल बस- -ते का पण व्यवस्थित
बसते बसते मध्ये बसत नव्हती आता बसते.
हा सवय लागली की काय वाटत नाही तिला
हा
एकदा सवय झाली की मग काही टेन्शन नाही.
त्यासाठी सवय लागते आणि परत नंतर आम्हाला पण प्रॉब्लेम नाही ना इकड आल्यावर त्यासाठी
हम्म आमचं काय करते काय माहित आता बसते की नाही काय माहित त्यांचच टेन्शन आहे आम्हाला आता
तुम्हाला जाऊन बसावं लागतं तिथं.
मग कायतरी ते म्हणलेत की की आम्ही सलग काही चार तास बसवणार नाही. पहिलं दोन हे अर्धा तास, एक तास जसं तुमच लेकरू बसेल ना त्याच्यावर असेल म्हणले मग हळू हळू चार तास वाढवणार मग ते एकदम चार तास नाही वाढवणार.
होय का तरीपण सवय लागूस्तवर लय अवघड हाय ओ लेकरांच
होय, नाही हिला सवय लागेल असं वाटतय मला कारण आम्ही गेलतो ना मग आता फी भरायच्या वेळी दोन वेळेस तर निवांत खेळत होती ती आलीच नाही आमच्याकडे मला तर म्हणली जा मम्मा तू घरी जा मी खेळते स्कूल मधे. हा आणि सकाळी रात्री पण म्हणलं ना झोप लवकर उद्या जायचंय मग ती लगेच म्हणते हा मला स्कूल ला जायचं. हा असं करते त्यामुळे राहील वाट- -ते कदाचित, नाहीतर एवढं मला सोडून राहिली होती ना तर बघू आता काय होते टाकल्याशिवाय कळणार नाही ते आता काय होतय ते हम्म हम्म, इथे स्कूल बघितले आम्ही खूप सारे स्कूल बघितले. फिरलो इकड तिकड दीड दीड लाख, दोन दोन लाख, सव्वा सव्वा दोन लाख
मग आता आता किती भरला हिला आ?
ते आणि बघ सिक्स्टी फाईव्ह होती फी
हा
हा तेवढ्याची निम्मी भरून आलोय आता आम्ही
म्हणजे नंतरन परत भरायचंच ना तेवढं निम्म.
हो तेवढं भरायचे, व टप्प्याटप्प्याने भरायचे. चल चहा माझा थंड होईल. करते तुला कॉल थोड्या वेळानी. चालतं, चालतं. बाय, बाय.
बाय, हा, हूं काय म्हणते?